होता.
काय नाही आवरायचचाय.
चहा आवरला?
होय झालं की, तुमचं?
हम्म, नाही आत्ता आले कॉलेज मधून आवरायचं अजून.
हा हा.
हम्म, मी बी थांबलाय. डिग्री नाही हो, तुम्ही? झाला अजून एक लास्ट आहे हे सोडून, झालं मग.
हा हा.
तुम्ही काय करताय घरीच असताय काय?
मी घरीच असतोय माझं पण ग्रॅज्युएशन झालंय. पण घरीच असतोय. बी. एस. सी झालंय त्यानंतर पी. जी. डी एम. एल. डी. केलेय.
हां.
पण बाळ घरी असल्यामुळं घरीच असतो, लहान आहे ना आजून.
हा हा किती वर्षाचा?
आता चौथ लागणार, अडीच वर्षोची हाय.
हा हा हा, हा हा हा. मग तुम्ही जातंय की नाही, म्हणजे तुमचे मिस्टर काय करत्यात मग?
हे लॅब आहे, ब्लड वगैरे युरिन वगैरे चेक करायचं.
मग तुम्हाला पण चालतय ना ते, म्हणजे जायला वगैरे लॅबमध्ये.
होय चालतंय पण, बाळ लहान असल्यामुळें, अजून ते शाळेला जात नाही ना.
हा, आता एक तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तिला बालवाडीमध्ये तेण पाठवू शकताय.
होय तेच की, त्यानंतर बघायचं.
हा, ते गेल्यानंतर मग तुम्ही पण म्हणजे कसं, शिकलेल्याच काहीतरी म्हणजे उपयोग पण व्हायला पाहिजे ना.
घरी बसून काय करणार हाय?
घरी बसून म्हणजे कसं, सकाळी आवरल्यानंतर दिवस पण रिकामाच असतोय पूर्ण, त्यच्यात तुम्ही थोडेफार जरी शिकून आलात तरी तुमचं म्हणजे नॉलेज पण वाढतंय आणि बाबा थोडंफार लक्षात पण राहू शकतात, सगळ्या गोष्टी. आणि आता तुमचं स्वतःचं असल्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. की बाबा तुम्हाला दुसऱ्याच्यात कामाला जायचंय, असं पण काही नाही तुम हा तुमच्या मनाला येईल ते, तोपर्यंत म्हणजे तेवढ्या टायमिंग मध्ये पण, तुम्ही काम केलं तरी पण चालतंय.
हा, म्हणजे ही कसं दुपारपर्यंत जरी शाळेला गेली, तरी एक अकरा नंतर जाऊ शकतोय ना.
हो हो, तुम्ही जरी एक दोन तास जरी गेला तर तुमचं प्रॅक्टिस होऊन जातंय, मग ती थोडी निदान मोठी झाल्यानंतर नंतर म काही प्रॉब्लेमच नाही‌. ते दिवसभर जाऊ शकते, तुम्ही सकाळचं एक- दोन पर्यंत पण जाऊ शकताय दुपारचं.
हो तेच की, म्हणूनच म जाऊ
म्हणजे कसं आता एवढं शिकलाय छान, म्हटल्यावर त्याचा काहीतरी वापर पण करून घ्या. आता नुसतंच म कसं घरी पण लवकर आवरत असलं तर काही प्रॉब्लेमच नाही ना.
हा, घरी आवरतं लवकर दिवसभर काय घर दोन वाजेपर्यंत घरी आहे हे इकडं तिकडंच होतंय, मोबाईल बघा हे करा
हा, मग ते कसं टाइम वेस्ट पण जातोय, मग ते आता एवढं छान शिकलाय त्यामुळे त्याचा वापर पण करून घ्या चांगलाच.
हो तेच,, तुम्ही काय मग मेडिकल वगैरे घालणार आहे क नंतर?
नाही, माझा डिप्लोमा झालाय, माझे लायसन्स भेटल्या. हा, मग तसं होतं प्लॅन मेडिकल घालायचं असं, पण बाबा डिग्री पण कंप्लीट पाहिजे ना आता पुढं चांगला जॉब पाहिजे असलं तर.
होय, ते पण हाय.
डिप्लोमा वर जॉब मिळत होता, पण त्याचं पेमेंट पण एवढं काय नव्हतं.
आता कसं शिकुण पण आता बघताय ना,, नीट वगैरे परीक्षा पण देऊन आता किती चालू आहे की.
म त्याच्यानंतर आता डिग्री कमप्लीट झाली की कसं, चांगल्या कंपनीमध्ये जॉब पण लागू शकतोय. हो आणि सगळंच आता आम्हाला थर्ड इयर झाल्यानंतर एक तीन महिन्याचं इंडस्ट्रीला ट्रेनिंग असतय
हा हा, ते कुणीकडं असतं म?
ते गोवा, म्हणजे त्यांनी कंपनी देतात कॉलेजमधून. आता एकेकांना पुण्याची दिल्या,, हं
तिकडच तीन महिने राहायचं.
हो हो, त्यांनी देईल तिकडे जायचं, म्हणजे पुण्याला तीन महिने दिले तर पुण्यामध्ये राहायचं तीन महिने. त्याच्यानंतर एकेकांना मुंबईची दिल्या एकेकांना गोव्याची दिल्या, मी जास्त करून गोव्याचेच घेणार आहे. कॉलेजमधूनच, म्हणजे ते कसं आम्हाला हा जवळ पण पडतं, आणि थोडेफार सगळे म्हणजे ओळखचे पण आसत आता तिकड हा आता मुंबईला एवढं कोण ओल हा हो मुंबईला तेन कस ओळखीच नाही जास्त स्त कोण त्यामुळ सगळा प्रॉब्लेम होतोय ना.
होय तेच की म्हणजे तीथ राहायचीच सोय म्हणा बाकी
सोय तर बघायच पाहिजे तीन महिने मुलींना का मुलींना इंडस्ट्रीमध्ये काम कर काही पॉसिबल नाही पण ते स सर्टिफिकेट साठी जावंच लागतय.
होय सर्टिफिकीट पाहिजे ना एवढं शिकून मग काय वाया जातय ना.
तीन महिने झाल्यानंतर आमच फायनल इयर ला कस प्रोजेक्ट असतोय एक सहा महिन्याचा प्रोजेक्ट म्हणजे आपण काहीतरी सर्चिंग करायचं कशावर ते मग ते सर् चिंग झाल्यानंतर परत फायनल इयर कंप्लीट झाल्यानंतर आपला इंटरव्ह्यू तेन असतोय कॉलेजमध्ये त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पण कुठ पण इंटरव्ह्यू द्यायला जाऊ शकता. आता आमचा आधी कसा रुल होता की बी फार्म करून तुम्ही टीचिंग स्टाफ जॉईन करू शकत होता
हा नाही आता पण आहेत माझ्या एक फ्रेंडच मिस्टर पण आहेत
हा हा हा.
ह् म्हणजे गाव गावी असतात ते तिनि पण आता म्हणजे ते नवीन निघलं ना ब कर वगैरे कॉलेज तिथं म्हणजे त्यांनी आधी मेडीकल गोव्यालाच होत शिकायला
हम्म.
मग तिथून म त्येंनी गावामध्ये मेडिकल घातलं मग आ त्यांची मिसेस म्हणजे माझी फ्रेंड करते ते मेडिकलच तीन एक्झाम वगैरे दिली मेडिकलची
हा हा.
आणि आता ते जे आहे मग ते टीचिंगला जातात म ते
हा असं होत आधी कस होत बी फार्म करून तुम्ही टीचिंग स्टाफ जॉईन करू शकत होता पण आता नवीन रूल काय काढलय की एमफार्म कंपल्शन केलय
कंपल्शन हा हा..
हा म्हणजे आता तुमच ज्यावेळी डिग्री कंम्प्लीट होते त्यावेळेला जी पॅट ची एक्झाम म्हणून एक ते म्हणजे आता कुठं पण नंबर पडतात त्याच बेळगाव त्याच्यानंतर पुणे असं लांब लांब ठिकाणी त्याच नंबर पडतात मग ते तुम्ही जॉईन करायच आणि जीपॅट ची एक्झाम द्यायची त्याच्यात क्वालिफाय झालं तरी एमफार्म करू शकता तुम्ही म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट
हा हा.
म त्याच्यात पण कसं असतं की एक वर्षाला आपण एका विषयावरच फक्त शिकायचं म्हणजे आता कोगनोसी कोलॉजी असे विषय असतात.
विषय असतात हां.
हां म त्या एका विषयावर तुम्ही कुठल्या तरी काहीतरी पेपर सर्चिंग करायचा
हा हा.
म्हणजे हां मग एम फार्म झाल्यानंतर लास्टला असते ती पी एच डी म्हणजे शिक्षणच पूर्ण कंप्लीट होतंय
हां हां ते पण आता म्हणजे शिकायला आहेत म्हणजे शिकवतात. ते पण.
हां हां हां मग हा मग एम फार्म मच म्हणजे कसं एम फार्मच आता एम फार्म कंपल्शन केले टीचिंग स्टाफला. मग जास्त करून कोण टीचिंग स्टाफ जॉईन कर करतच नाहीत.
हां हां..
हां, म्हणजे नोकरीच कस बाबा हां बरं पडतंय, म्हणजे आता नोक रीमध्ये पण आम्हाला काय मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यानंतर एखादी टॅबलेट बनवायची असली तर, त्याच्यासाठी काय केमिकल यूज करतात?
हां हां.
त्याची रियाक्शन काय होऊ शकते आपल्या बॉडीवरती तेन, म्हणजे हे सगळं आपण बघायचं,, म्हणजे सगळं कंम्प्युटरवरती तेन तयार करायचं, मग त्यात पण इंडस्ट्रीमध्ये पाठवायचं, मी इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये सगळं मॅन्युफॅक्चेरिंग होतं ना, म्हणजे सी पला मॅनकाइंड अ पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या
लेट म्हणजे हे केलेत, बॅन केलेत व्हय?
हां, हो आता आपली ह्याची टॅब्लेट, ॲसिलॉकारेड म्हणून एक टॅब्लेट आहे.
हो परवाच ती पण बॅन केली, म्हणजे भरपूर अशा हे केल्यात. मेपटाल वगैरे
पास पण बंद केलेली, पण मध्ये आणि परत कसं काय सुरू झालं काय माहित.
चालू झालेय काय? नाही मधी बंद केलेली ती पण कुठल्या तरी म्हणजे एक अ अ सिरप वगैरे सगळे खोकल्यावरचे वगैरे
हां भरपूर प्रमाणात सगळं बंद केलंय, कारण का लोकं कसं कराय लागल्यात, की त्याचा अति वापर करायला ला
अति वापर करा
हां, आणि मेनमध्ये कसं फार्मासिस्ट, आता मेडिकलमध्ये फार्मासिस्ट नाही आहेत.
हां, पण अ मुलं म्हणजे ते लायसन घेऊन वगैरे चालवतात ना ते? त्यांना पगार वगैरे देतात त हां,, हे भरपूर ठिकाणी आहे असं. बघायला मिळालं आम्हाला पण.
आता मी पण एका मेडिकलमध्ये कामाला होते, तिथं पण असंच होतं. म्हणजे तो मुलगा काय, त्या फिल्ड मधला नव्हता काही नव्हता. तरी पण तो तिथं कामाला होता, पण हे चूक कीचं आहे ना, कारण त्यांना थोडीच इन्फॉर्मेशन माहित असते की बाबा हे असं आहे तसं आहे.
हो, नाहीच ना ते म, शिकून मग ते आपण आपलं आपलं घालतात ना मेडिकल कुणा च लायसन वगैरे घेऊन असं पण करू शक आणि आता पावला पावलावर मेडिकल वगैरे झाल्यात ना? एक पाच मिनिटाच्या अंतरावर मेडिकल आहेच, म्हणजे डे नाईटच पण आहे.
झालंय तर, आता मी शिकलोय म माझा लायसन कुणी तर घ्यायचं चालवायचं, मग त्यांनी कुणाला तर दुसऱ्या हो, दुसऱ्या कुणाला तरी कामावरती ठेवणार, त्याच्यानंतर त्यांना पगार देणार, म्हणजे आमचं शिकून काहीच उपयोग नाही ना दोन दोन वर्ष एवढं?
होय, ती शिकणार आणि ही आयतं म्हणजे आपण घेऊन म ते चालू करणार, तुम्हाला काहीच प्रॉफिट नाही ना? प्रॉफिट सगळं त्यांना एक डॉक्टरांचं पन्नास पर्सेंट जरी गेलं, फिफ्टी पर्सेंट बाकी सगळं यांचंच ना.
ह्यांचच आहे,, हो फिफ्टी पर्सेंट पण नाही देत तेवढं.
नाही तेवढ, एक एक जण नाही देत तेवढं. कमीच देतात, एक लायसन्स एक दहा हजार देतात, पर पळत्या व्यक्तीला.
आता तुकाराम मुंडे, त्यांनी पण छान नियम काढले सगळं, की बाबा तुमच्या मेडिकलमध्ये फार्मासिस्टच कामाला पाहिजे, त्यांनीच मेडिकल होयच की कारण की आम्हाला शिकवलेलं असतय ना सगळं त्यामुळे आम्हाला थोडं
माहिती असते ना ते नाहीत चू एखाद समजा चुकीची गोळी दिली त्यांना काहीतरीस साईड इफेक्ट झाला मग ते जीवावर बेतू शकत ना.
हा आता तुम्ही शिकलेल नाही आण तुम्ही कामावरती आहे मग तुम्हाला थोडीच माहित असणार आहे हे च्याबद्दल काय होऊ शकतय काय होणार नाही ते.
हा म्हणजे एक थोडंफार जरी गेलं मग ते ते समजून समजून त्या गो औषधे देणार ना. त्यांचे नवीन जरी शिकायला असले तरी हा बाबा त्यांची भाषा काय?
हा आपण पण काळजी घ्यायला पाहिजे की बाबा हा! हे येऊ शकणार नाही ह्याच्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम होऊ शकणार नाही आप. पन सांगू शकतोय आणि मेन म्हणजे मेडी चाल ही फीलल्ड अशी आहे की बाबा म्हणजे दुसरे एक पेशंट आपल्यावर विश्वास ठेव तोय पूर्ण विश्वास ठेवतोय. मेडिकल डॉक्टर लोक हे लाय म्हणजे ल्या आतां तुम्ही पण त्याच्या त्यामधलच आहे, तुम्हाला पण माहित आहे, कारण का ब्लड मधे काय हो तय ते तुम्हाला माहीत असणार आम्हाला नाही थोडे माहित असणार ते हा तुम्हाला त्या वेळी. त्या पद्धतीच शिक्षण असणार.
हा!
म्हणजे त्या ब्लडमध्ये काय होतंय, कुठल्या डिसीज निर्माण झाल्या.
होय ते समजत ना सगळ म्हणजे पूर्ण आपल्या बॉडी चेकअप पण असतं ना त्याच्यात समजत ना.
हा मग ते ज्याच्यानुसार त्याला केलेय मग ते एक पेशंट आपल्यावर एवढा विश्वास ठेव तोय आणि हे लोक असे वागायला लागलेत की बाबा दुसरं कोणाला तरी कामावर ठेवायचं. म तेन आता. त बरोबर आहे व्हय थोडे आता म्हणजे म्हातारे लोक आले, तर त्याने विचारतात की कसं काय खाय चं आहे कसं काय करायचंय आहे. त्यांना आपण व्यवस्थित समजून सांगितलं, तरच ते आपल्याकडे पुन्हा येणार ना. कामावर म्हणजे काहीतरी गोळ्या घ्यायला ते.
हा तेच ना.
हा जर आपण व्यवस्थित नाही सांगितलं, त्यांना तर ते थोडेच येणार आहेत आपल्याकडे परत. अन!